हॅलो हा येतो ना तुला येतो का?
हा येतोय.
हा ना काय करिते?
हा आवरली, भांडे आवरली, घरातलं काम आवरलं स्वयंपाक, भांडी, कप
हा
तोह आवरला का?
हा माझंही काम आवरलं मी सकाळीच आवरी ते जरा ना जरा लवकर आवरायला लागत आहे बाहेर हां म्हटलं मग कराव ताईला फोन ताई काय करते? तुमची अगदी पाऊस भरपूर चालायय आमच्याकडे कालपासून ना
ह आमच्या कसं सकाळी होता सकाळी होता आता हाय उघडं आहे येतोय जातोय एवढा नाही.
ह नाही आमच्याकता कंटिन्यू ल लागवूनच असं नाही का
हा
चालूचे आमच्या तर
हम्
मग आवने बिवण्या घेतले का तुम्ही?
अवन विवण्या नाही अजून अजून रोप बारीक आहे ना अजून आठ दिवस आठ दिवस लागतीलच
ह
हा आठ दिवस लागतील
आमचे आलेत थोडे फार मोठे होन पण मग काय करत टामेत सगळे पुराचे वावर येत
हा हा
त्याच्यामूळ मग जरा रोपये बी मोठर्स लागत आहे आम्हाला
हा ते मग तुम्ही लेट लावीत असेल ना
हा एवढं लेट आहे नाही पण मग मोठे मोठे झाले का मग देतोय लावून नाय मग काय करतात काय माहिती
असं वाटातून वाहून जाते का नाही
हा मग फार दू वाहून जाता येत वाटातून एवढे मोठे मोठे रेवशी घेऊन बसले त मागच्या पाण्यामध्ये
ह
हा ना आणि पहिलं डोंगरचं पाणी सगळं आमच्या शेतात येतं ना
हा
मग जास्तच पुर यत आहे जास्त पाऊस असला तर डायरेक्ट असं तळ्यासारखे वावर पर्ण बर बाकाचा शेडा पण दिसत नाय ना
हम आन बी कोणत बि कोणत वापरीताय भाताला
आम्ही इंद्रायणीच लावितोय जास्त करून
आ
खायापुरती रूप लावली यंदा दरवर्षी अक्षत राहत आहे नाही का हाळ नाही आमच्याकडे सगळं गरज आहे ती
ते सगळं मग काही इंद्रायणी च का
हा मग बाकी म्हणजे खायापुरती फक्त अक्ष ही लावली अक्षत राहायची दरवर्षी नाही का अय यंदा रूप रूपम लावले ते रुपमचा रागच वाढवला नाही तर वरची घेतली असते थोडी थोडी नाही का त्यांच्या त्याला नाहीऊजा असत ना अत रावज बारीकच
हम्म इंद्रायणीच भात चांगलं लागत का खायला
हा आता दरवर्षी आमचं तेच राहते
हा
म्हणजे जास्त नाही आमचं तेस रात खायला दुसर रात आहे थोडंफार ना हा हा अनिंद्रायणीला बाजार पण राहतो नाय का
हा!
इतर इतर भातांपेक्षा इंद्रायला इंद्रायणीला चांगला बाजार भे आम्ही सगळं पुढच्या भावाने भात देतो ना.
हा!
अ पण जून महिन्याव भात तेव्हा द्यायचे? पण पैसे फार मे जून महिन्यामध्ये घ्यायचे असत्यात.
हम्म! आमचं भात राहतय हे सुंदर भात नाही का
हा!
ते हळ राहतय सुंदर आणि ते घर राहतय
हाव ना ते निम घर आहेत ना जरा.
हा आणि हे सुंदर भात कसं तर वाढतय ना!
पण आक्षतला उतार नाही ना वगं ताई एवढं?
हा पण मंग तेच राहते.
खायला तांदूळ चांगले आहे ते असे नाही का तांदूळ खायला चांगलेयत. ते पण उतारच नाही राहता आम्ही म्हणजे पहिल्या वर्ष उतार भेटतो पण सारखं तेच करत राहिला का मग उतारच नाही भेटत.
हा नाही आम्ही ते नाही दुसरं राहत आमचं पण एक वर्षी हे
तेक करतोय आस जरा वेग वेगळा नाय का? ते वाय सार नाही का ते अ हा मागच्यावरशी ते वायस आलं तर आण या वर्षी ते टाकलय हम्म! अन आवणी अशी जपानी लावीत्यात अशी
नाय का काय? नाही आपल्या आवटीच राहते जपानीला आमच्या इकड पाऊस लय भरपूर राहतोय आणि खेकडा पण जास्त राहतेन सगळा भात मेला पूर्ण खाऊन घेतात नाही का मग जपानीची आजच चुड पाताळ राहते ती. मग त्याच्यामुळं नाही का हो ते होत होत नाही लइ पातळ होत त्याच्यामुळे मग आमच्या आवठीत राहते. आणि पूर पाणी जास्त राहतय त्याच्यामुळे मग धुऊून जातय.
हम्म आम्ही जपानी लावितोय ना मग ते डबल खत सोडाय
हा ना तुमच्याकडं पुर नाही राहात का जास्त? म्हटलं जास्त पुराचे वावर नाही तुमच्याकड.
पुराच, म्हणजे पुराचे अवन आहे पण ते दुस दुसऱ्या लोकाचे ना आमची नाय पुराची. आमचे स्वतःचे मग जपानीच लावी
ची शेती भरपूर आहे का ग! शेती भरपूरे पण नाही का सगळी पाण्याखाली त्याच्यामुळे म निम्म भात असं धुऊन जाते नाही का नुकसान जास्त होते आमच्या आदी. तरी पण मग शंभर एक पोत होतय आमचं आलं सगळं भात. जस पिक आलं तस
ह हा का नाही हम्म आमचं नाही हो एवढं मग खायापुरती धुऊन जात.
आवाज नाही येत ना राहून राहून रेंज मध्ये.
हा मधी मधी रेंज जाते ना.
हा त्याच्यामुळे गुतत गुतत येतोय आवाज. माझा येतोय का गुतत गुतत?
हा नाही तू येत
ह
कधी कधीेत आता
हा तुझा लईच गुतायला लागला आता हा दुकानावर आले सकाळीच काल माल संपला होता सगळां
तररा लोनचं ना
नाही लोणच आहे आणि आज आणले कालच सांगितलं होत बाळाला त्यांना लसीण ते आणायला बर नाही तिथंच बनवतोय आम्ही नाही आम्ही महिलांनी कंपनी स्थापन केली आहे मग आधी दुधावरच दोन वर्ष काम करत होतो नाही का
ह
म दूध वाढलं बाय बाईबकडनं आमला वालमार्ट म्हणून फाउंडेशन वालमार्ट म्हणून फाउंडेशन अर्थ साहितलं होत म त्याच्या अंतर्गत चालू केलं मग ते दुध तिथं वाढल्यावर मग ते दुधाचे तिथंच प्रॉडक्ट बनवून इथं ठेवाय लाग आ्हाला ते वाॉलमार्टनी सव्वा कोटीचा फंड दिला होता ना म त्याच्यातून आम्हाला तेमुळे त्या दिल्यात मग ते तिथंच दूध तापयची मोठी म्हणजे खावा मशीन आहे क्रीम सेपरेटर आहे अशा मशनी आहे मग त्या कार आम्ही तेव तयार करून म्ह इकडे आणतो इिकडेला
हम. हो ते का
आम्ही दहा महिलेत ना. हा मग विक्री भरपूर होते आता उगच पावसामुळे नाही का ल नाही विकत एवढी पण दही पनीर दही पनीर चांगला व
हा म्हणजे दहा महिलां मिळून का
हा
मग ते राहतय का कधी कधी दुकानावर का तूच राहते
दुकानावर मीच राहते कंटिन्यू म्हणजे मला दिले नाही का त्यानी दुकानावर एकिलाच तरी बर पडवत आहे नाही कसा वमला एवढं हे म एक किचा तरी फायदा होतोय म्हणजे सध्या माझा प्रोजेक्ट मधूनच पगार निघतोय ना मग जेव्हा आमची कंपनी मोठी होईल तेव्हा मग तिचा प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधून म आमची इन्म निघ
हम्म हम्म हम्म ह चांगलं आहे ना
हा पण ती गोष्ट उभी करायला दमादामाने नाही का
हा या हा या काय की नाही होत काय गोष्टी
हा आणि अदण मोठी झाली का ती कमी होत नाही असं.
हा
आता आम्हाला पनीरची मोठी ऑर्डर यायची.
ह
पनीरची मोठीे ऑर्डर आली होती ना
हा
मग आता पोरप पनीरच बनयच मग आता इकडे जास्त विक्री होत नाही एवढी ना
हा
मगग एकक्स पूर्ण पनीरल जेवढं दुध आता बाहेर देत ते सगळं दुध एक ठिकाणी बन दहा किलो वीस किलो तीस किलोपर्यंत तर पन्नास किलोपर्यंत ऑर्डर राहते आता.
अ
बर ते डायरेक्ट पिंपळ गावला नेऊन देते ते ते दोन पोरं तिथ आत म्हण
हा
मग तेच घेऊन जातात आणि तेच बनवतात ते त्यांला प्रशिक्षण देइल होत ना? पुण्याला प्रशिक्षण ला गेलंत.
घरी येऊन पायपायस येते का?
हा नाही सकाळशी सोडतात आणून मला.
हा
सकाळशी घरी येऊ आवरायला लागत आहे मंगल सकाळशी सोडतात आणून संध्याकाळशी. असलं काही काम आणि आम्ही रानात राहतो ना ग मग हा तिथून खाली बराच लांब पायपाइ यायला अगं ते मग पक कंटाळा तर त्या चिखलामध्ये यायला. पाण्या पावसाची उन्हाळ भर गाडी राहायची मग यायची नाह न्यायला.
हम.
म जवळ असल्या पुढं वाडीमध्ये येईल तर मग त्यात न्यायला नसले तर मग जाते मी. पायपाय नाही तर मग कोणाची गाडी भेटली का त्यांच्यासोबत.
ह नाही ग मग पावसाळभर तिडच राहायची सोय करायची ना?
नाही नाही इडं कुठं राहते मग आपल्या पोरसोरा घरी जात्यात हे.
हाा पोर घरी येत ना का? पण मग व वरच लांब आहे ना तिडून जायला.
हा ना ला तर आहेच मग आता नाही का काय करायचं?
ह.
आपल्याला रोचन ये मग दिलं म्हणजे यांनाच ये.
हां. मंग आता काय काम नसतील ज्यादा ना घरी?
काय म्हणती?
घरचं, म्हणलं आवनी येवच तवर मग घरचं काय काम नसेल ना?
आ?
घरी काय काम नसल ना म्हणलं मग आवनी येवोस्टवर?
हा आता पाहुचा. पाऊस पडून लय चालाय ना मग आता नाही काय काम आवणीचच राहील मग तरी एवढे चार महिने काही कामही नाही रात.
हा
बगायचं नाही एवढं करत
हा
बगायचय नाही जास्त करत मग त्याचमुळं नाही काय एवढं.
हम्म उन्हाळ्यामध्ये पाणी राहता असेल ना विहिरीला?
हा राहते ना तस मग गहू राहते बटाटे राहते आमचे.
ह आन उन्हाळ्यामध्ये काम राहते घरी मग तवा येते का दुकानावर?
कोण? हा.
अ मग बाकीचे घरचे माणसं असतील ना घरी करायला?
हा मग उन्हाळभर सगळे घरी येतात ना तुझ्याकडे दहा मिनिटं झाली का?
हा. झाली असतील
करु का?
व हा
म काले. ज हे का ते तेच कळत नाहीणार. हॅलो!
तू नाही पाहिला का मला तू लक्ष ठेवला असेल.
नाही मेथे वेले पण ते नक् ककी कोन तिथेच कळत नाही असं होतय. नाही म ठेवलाय पण नक्की कोणते तेच करळत नव्हते ना.
हा मला तुडान ठेव शील म्हनून मग नाही लक्षातलं हा.
हा ना हा हा नाही तेेवले काता मी मामां विच सांगितले मला अजून माहीत नव्हते ना.
हा नाही होय का?
नाही अजून ते म्हण त्या नाही म
ह. अ तिकडं जास्त ये हा आज म्हणजे शनिवार आहे ना मग लवकर सुचले ना.
ह ना.
हा तो पोरशाळ येवते का सकाळी.
हा शाळेत गेले होते आता सुटले असतील.
इनल शाळ येत मुंगलगत असल ना.
हम्. हं हा. हा मग वाडीमध्ये यायला लागत आहे प चिखलात पक्का लहान लहान येत ना अजून.
हा मग तेनी घेऊन याला लागत आहे का त्या याचत.
नाही ते तेच आता त्यांना सवय झाली त्याच्यामु तो मोठा यायचा पहिला. मग ते मोठ्या बरोबर आहेथनापाका वयचा ग तोय पार माफून जात होईल नाही का. पण मग येतोय आता आपल्याला पर यायच नाही तर तिथून आल्याशिवाय मग येतोय.
हा